हॅलो आवाज येतोय का.
हा येतोय तुमचा आवाज काय करताय.
आ आवाज आडकतोय का.
तुमचा बॅकग्राउंडचा आवाज येतोय काय?
बॅकग्राऊंड चा आवाज म्हणजे शेजारी चालू हायत बांधकाम.
हा हा हा.
हा येतोय आवाज मला माझा येतोय ये तुम्हाला.
हा येतो येतोय ते बॅकग्रांडच म्हणजे कसरी बधकाम चल झालात हो.
हा हा जिथे शांत आहे ना त्या ठिकाना म्हणजे तिथे जाव आणि बोला माझ्याशी
हॅलो आता बाघा.
हा आता आहे व्यवस्थित काय करताय चाहा तेन झाल्या काही नाही.
चहा नाही झाला उपवास य ते मात्र सध्या लस्सी घेतली आपल्याला सकाळपासून काही खाल्लेलं नाहीये
हा आज कसला उपवास
सनवार
शनिवार करताय काय. ह मग असं वेगळं काय करताय की नाही त्या दिवशी
वेगळं अस काय नसते नाही काय वेगळं करत वेगळं करायला म्हणजे म्हणजे एकतर उपवास त्याला काही खंउ वाटत नाही शाबू वगैरे कसं पित्त वगैरे होतं त्यामुळे मी नाही खात म आणि त्यात पित्त असो त त्रास मला लई आहे सकाळी लवकर उठ लाग साडे चार ला तर उठतेच मी रोज
होय का.
हा. भरती करते ना मग त्यामुळे कसं हो ते ग्राउंडला जाय लागतं सकाळी म जर उठलं वेळ जर असकडे तिकडं टाइम विसरलं की मग त्रास होतो ना आणि ते शाबुमुळ लई त्रास होतोय मग खायतचं बंद केले आहे मगं उपवास असा हेच होते म खाल्लं खाल्लं नाही नाही होते मग.
हम्म हम्म हम्म बटाटे वगैरे ते शिजवून म्हणजे ते बटाटे का हलका आहेत म्हणजे पचण्यासाठी त्यामुळ
मला करता येत नाही म्हणून मी केली नाही तिची रेसिपी बघूया आता मी बघेन णारच आहे. बटाटेच वगैरे मला जास्त कर येत नाही म्हणून मी काही केलंल नाही आहे.
हा हा म्हणजे उपवासाच्या दिवशी ना बटाटे वगैरे असे किसून त्याची पण खिचडी करतात ते पण छान होते. अ म्हणजे बटाटे किसायचं पण किसल्यानंतर ना ते किस लगे लगे पाण्यात टाकायचं नाहीतर ते काळपट होते लगेच.
हा.
आणि सगळं किसायचं झाल्यानंतर ना थोडंफार भाजायचं त्याला आणि म्हणजे ते काही लगे किसल्यानंतर न.
त्याला तेलात भाजायचं का.
तेलात नाही असं थोडस तेल सोडायचं आणि एकदम हलकं भाजून घ्यायचं. कारण ते मऊ होते लगेच. आणि जास्त वेळ भाजला की. मग लगे पाणी असं पातळ पातळ झाल्यासारखं होत तेे त्यामुळे हलकं भाजून घ्यायचं आणि भाजल्यानंतर ना मग आपण शेंगा वगैरे अ म्हणजे बारीक केलेल्या असतात ना कूट.
हा.
तेलामध्ये टाकायच आणि त्याची फोडणी द्यायची हळद पूड मीठ जिरे हे टाकायचे आणि ते हलवून घेऊन आपण ते खाऊ शकतोय छान लागतय ते पण.
मी कधी ट्राय केली नाही. नेक्स्ट शनिवारी करेन मग मी.
हा.
कारण कस होते एक दिवस जरी उपवास असला तरी बॉडीला. त्रास होतो ना.
होय-होय आणि त्यात ते तुम्ही भरती वगैरे करताय त्यामुळे. तुम्हाना म्हणजे स्ट्रॉंग राहिलाच. पाहीजे सगळ्या गोष्टी.
नाही काय खाल्लं की आज काय खाल्लं नाही त्या आज काय वाट. उद्या सकाळी उठल्या उठल्या मला सग डोळ्यासमोर अंधारच असतो दिसत नसतं लवकर काय पुढचं.
हा- हा-हा.
त्रास होतो ना. न ऊपाशी राहायलची सवय नसते. त्या मला खरंच की किती पण उपवास करूदे पण अशी सवय लागत नाही मला कधीच लागली नाही आजपर्यंत.
मगका करता एवढा उपवास त्रास होतो तर.
आणि खातो ते शाब. पण मला दोन माग मागच्या दोन-तीन शनिवारपासून मला पेकसतच व्हायला लागल ते खावं ना असं जळजळ लागत व्हायला लागलं म्ह च मी खायचं बंद केलं जे पर्य मी साबूस खायचे
हम्म हम अमसूल वगैरे खायचं सारखं सारखं म्हणजे त्याने पण पितताचा त्रास. थोडा कमी होते. आमसूलचा जूस वगैरे करायचं. ते पेयचम म्हणजे उपवासाच्या दिवशी नाही ऑर्दर वेळेला म्हणजे पित्ताच त्रास. कमी होत असते थोडंफार म्हणताना.
काय तर केलंच पाहिजे डॉक्टरकडे तरी किती ते वळ्या खायच्या...
नाही ते पित्ताच्या गोळा किती खाश... तेवढं आणि नंतर नंतर पित्त वाढत जातेथे त्यामु ते नाही घेण्यापेक्षा आपण हे आमसूळ वगैरे ह्याच ज्यूस वगैरे करून पिलं तरी पण कमी होते.
मी आता तर सहा सात महिने झाले मी पिताच्या गोळीला हात पण लावला नाही खायच नाही म्हटलं किती पण त्रास होते.
हा हा.
बंद केलंय पूर्ण पण नाही तरर पहिला कसं वा्हायला त्रास खागवळ्या वा्हायला त्रास खागव्या.... गोळील्या एवड्या पण गोळा... चांगला नाहीत ना.
हो आणि ते पण आणि ते अ र ह्याच्या वरीचे तांदूळ असते माहि त्याच पण खिचडी करून खाल्लं तर ते पण चालते उपवासाला.
त्याची कशी खिचडी करायची.
हम्म. पण म्हणजे ते थोडंफार भाजायचं असं... आणि त्यामध्ये मिरची आणि म्हणजे तेलाची फोडणी टाकले तरी पण चालते. किंवा जे आपण म्हणजे... तांदूळ भिजवून घेतलेला असते त्यामध्येच डायरेक्ट पाण्यामध्ये... ते मीठ किंवा मीठ मिरची अस टाकून म्हणजे नुसत भात करून घ्यायचं ते... आणि नंतर ना मग... शेंगाच्या म्हणजे शेंगाच जे काही कूट असते त्याच आमटी करून घ्यायच.
शेंगदाणची आमती करते मी पण ते ह ज मला... खिचडी नाही करतायेत. म्हणजे मी कधी ट्राय पण नाही केली सहसा कशी मम्मीच बनवायची. पण आता ते बी बन मी पण नकोच मध्ये बनवायला.
हा हा ते कस म्हणजे तांदूळ.... अस ना ते त्यामुळे असं वेगळं काही त्याच्यात करता येत नाही. थोडंफार शिजवण्याच्या आधी थोडंफार भाजून घ्यायला लागतय एवढंच ते. नाहीतरी आपण जे रेग्युलर आपण भात करतोय त्या पद्धतीनेच करायचं असतं तेपण
मी युट्यूबवर परवा ते हेज शाबूचे ते डोसा वगैरे बघालते. पण ते खा कसं वेगळंच वाटतंय नाही. चांगला लागल तर काय करायचं.
हो हा ते शबू वगैरे- म्हणजे मिक्सरला बारीक करून ते- पीठ भिजवायच आणि त्याचं करायचं ते पण छान होते पण तुम्हाला आधीच शाबूचा त्रास व्हावा लागलाय म्हणाला. त्याच्यासाठी म्हणून म्हणून. ते नाही बोलले काय मला.
मग तेच ते बघाल ते वरीचं पण बघाल ते काही वेगळं करता येते का म्हणलं. पण त्यात काय वेगळं साप पडल्याने म्हणता सोडून दिलं ममी. मी जास्त नकोच बघाच नको. हो म्हटलं त्याला.
हु हु. नसेल तर दोन ते तीन वेळेला कोणत्या तरी फळांचा ज्यूस करून प्यायच दोन ते तीन दिवसातून तेवड्यावर तरी. होतेय व्यवस्थित आणि संध्याकाळी झोपताना एक ग्लास दूध पिलाय की दुसऱ्या दिवशी आणि तसं आहे तसं रिलॅक्स होत. त्या बाॅडी
तरी तेच घरातल्याने दूध चालू केलंय मला कि तू आधीच खायना पिणं तुझं नीट नाही हे असलं त्यात उपवास मग तू रोज दूध प्यायचं प्यायचं तर प्यायचंच किती काय होऊ दे तू दूध प्यायचं करतात.
हा हा.
नाही आणि एक तर आधीच कशी मी बारीक असल्यामुळेही लय त्रास होतोय. बारीक म्हणजे फार असं कोणी बघितल की मला सगळेजण विचारतात तुझं वय किती कमी आहे वाटते सगळ्यांना. पटत नाही कुणाला माझं वय बावीस. काय. सगळी अजून मला विचारतात आता दहावी झाली. त्याला का बारावी झाल्या? काय त्यामुळे मला कस हा एकदम बारीक म्हणजे माझ मला विचारतातच खरंच विचारते आपल्या हाताची एक म्हणजे करंगाईपासून अंगट्यापर्यंत इथ होती माहीतीे आहे का एक.
हां, हां, हां.
कंबर आहे. पोट बी माझं तेवढंच आहे. नाही माणसांना मजा आता सध्या ग्रॅज्युएशन कंप्लीट हुन मी आता मास्टरच ऍडमिशन घीन कोणाला पटत
हम्म कुठे केलंय ग्रॅज्युएशन तुम्ही?
इथं नाईट कॉलेज आहे इचलकरंजीत तिथं केलं.
हा हा प्लेसचं नाव नाही सांगायचं असं.
प्लेसचं का?
हा म्हणजे जागेचं नाव वगैरे नाही. नुसतं कॉलेजचं नाव वगैरे सांगू शकताय पण जागेच गावाचं शहराचं वगैरे नाही सांगायचं.
अच्छा ठीक आहे.
हा हा. आणि -आणि म्हणजे असं कोणते- कोणते सब्जेक्ट होते मग कॉलेजला तुमच्या?
अकरावी, बारावी तर मी सायन्स न केली. म्हणजे पी सी एम बी मध्ये चारही सब्जेक्ट होते ऑल म्हणजे म्हणजे ग्रुप दो एक दोन ग्रुप पडतात ना? पी सी बी आणि पी सी एम चा. माझं दोन्ही होत पी सी एम बी. तर फर्स्ट इयरला मी ऍडमिशन घेताना ह्यालाच टाकले बी बी सी ए ला टाकलेलं. मला रेग्युलर कॉलेज जम ना मग मी सोडून दिल रेग्युलर कॉलेज.
हां हां.
आणि रेग्यूलर कॉलेज सोडलं, आणि ह्याला करायला लागले मग नाईट लाच टाकलं. तिथं कसं एक्सटर्नल होत. आपलं फक्त एक्झमला गेलं तरी चालत. त्या असायमेंट जमा करा एक वर्ष त्यामुळे माझा गॅप आहे. मेन म्हणजे ह्या वर्षी मास् स्टर सेकंड इयरला असतो मी. झाल आसत कंप्लेंट या वर्षी. पण नाही मला गॅप टाकाय लागला त्यामुळे घोळ झाला सगळा. म आता काय आपल्या कडच लक्ष नाही भरतीचां म्हणाल्यावर कशाला ऊगाच म्हणतान. लय लक्ष दिलं नाही मी पहिल्यापासून.
हा हा, मग भरतीला आता कोणते कोणते बुक्स वापरालाय तुम्ही?
मराठी, गणित, बुद्धिमत्ता हे कशी आपले दुकानात गेला तुम्ही मागितलं की मिळतात. गणितासाठी सतीश वसे बुद्धिमत्ते बुद्धिमत्ता पण त त्याचंच आहे, सतीश वशेनचच आहे. आणि मराठी बाळासाहेब शिंद्यांच ये.
हां हां हां.
जी के आपल्याला कसं टेलिग्राम वर वगैरे मिळतं. त्याच्यावरच करायचं जी केे, वगैर बर पडतं. बुक्स वाचायला लागला की, होय होय होतय की होतय. त्यांनीच क्वेशन टाकलेले असता तरी क्वश्चन पेपर रोजचा असतोय ना? एखादा क्वेशन पेपर रोज सोडवला की आणि मार्क र्क्स वाढत्यात. तो प्रॉब्लेमच हाय की. आणि फिजिकल असते पन्नास मार्काच फिजिकल आणि आपल रिटर्न शंभर मार्काचे रिटर्न निघू शकते पण फिजिकलला लय त्रास होतोय. गर्ल्सला लय प्रॉब्लेम येतय फिजिकल्सला बॉडी साथ देत नाही ना ओ.
ला आठशे मीटर असतय ना?
हो आठशे मीटर, शंभर मीटर आणि गोळा हाय.
तीन पे इव्हेंट आहेत काय हा हा.
हा तीन इव्हेंट असत्यात. तीन इव्हेंट मध्ये कधी कसं पण होईन आणि सहाला जाऊन सकाळी बसायच लवकर नंबर लावायला न सकाळी गेलं कधी कधी तर संध्याकाळी बाहेर येता. लास्ट टाइम मी सांगलीला भर ती दिली.
होय काय.
तिथं सकाळीच. जवळ-जवळ सम साडेपाचच्या आसपास मला आत घेतलं.
हा, हा.
पासला हात घेतल आणि पार संध्याकाळी-संध्याकाळी सहा साडे सहा वाजले मला तिथंन बाहेर सोडायला, त्यांनी रनिंगला आम्हाला बरोबर अडीच वाजता भर उन्हात उभं केलं. सुचनाच काय चक्कर.
हम्म, हम्म, हा, हा ठीक हाय. मी अन् करतेनंतर आणि कॉल तुम्हाला.
ठीक आहे.
हा.